बोला,, बोला की. मला आवाज याला की बोला. हॅलो.
हॅलो.
हॅलो,, हा बोलाकी मला आवाज
हॅलो.
हॅलो. मला आवाज यालाय बोला की.
हा बोल ला की. ठीकाय
हॅलो.
करालायसा, काय करालायसा?
उलापी.
अं काय करा लागलायसा म्हटली,, नाई आजून आ मेसेज आला का?, जावा लागला ना. हा हं, बाळ झोपलं? जेवा-जेवा, मेनू काय केलास?
पलं
मेनू काय केलायसा? भरल्याला दोडका, केलायसा व्हयं? हा हां. अं, भात केलायस होय, जेवा-जेवा. आम्ही हरभऱ्याची भाजी, अ वांग आमटी, भाजी केल्या भात, भाकरी
हरभऱ्याची भाजी, अजून मिळाल्या तिकडं?
होय, शेतातल्या आणल्या, मगाशी आमच्या शे होय, आमच्या शेतात य म्हंटल, काकडी, हरभऱ्याची भाजी गवारी, मेथीची भाजी, कोथिंबीर, इर
हां हां.
टाकलय
मग?
ह्म, त्यातल आणलेली, काय नही बाई.
अं हं, ह्म स्पीकरला नाही येत, फिरायला गेलत की, गार्डनला.
गार्डनला, गेलतासा?
फिरायलाच की, गार्डन ला गेलेलो, तुमचा अं?
आं.
काय-काय?
गार्डन हॅलो? म गार्डनला गेलतो, सगळे फिरायले म्हनले? हॅलो?
फिरायला गेलतो, तुमचा भाऊ, मला रोज गार्डनला.
होय काय?
अगं कामावरन आल्यावर, पहिला गार्डनला जाऊन येतयसा, मग जेवण कर हां या, लागलाय, बोला
होय-होय, पहिला फिरवून आण
म्हणजे रोज गार गार्डनला पहिला, जाऊन येतायसा का? हं म जेवण. अं हं, कंटाळतासा ओ? मग त्योपण काय, अ त्योपण कंटाळूण येतोय.
काळजी घेत्यात.
होय, म्हणून फिरायला नेतोय
बायकोची काळजी घेत्या, नहीं?
म, बायकोची काळजी, असणार की वो. ना गं? फोन आलाय का वहिणी? कोण ते, मग उचल-उचल तर, म्हणावं की दादाला.
काय माझ्यावर यालाय फोन.
तुमच्यावर यालाय वय मग कट करा. कुणाचा यालाय? कुणाचा याय लागलाय बहिणीचा याय लागलाय होय. जरासं एक दहा मिनटं थांबा म्हणावं. लावत म्हण हम्म. दादा कधी आला कामावरून? दादा किती वाज आला कामावरन हा-हा हा-हा मग तिथ आसपास मंदिर कुठलं आहे? मंदिर कुठलं आहे मंदिर? मग आज रामनवमी होती ना गेला नाहीसा? हॅलो?
गेले लोक पोरग्याच शूट केलाय रामनवमीच.
हो केलेला फिल्म मला दाखवालत मी अजून व्यवस्थित काय बघाय नाही वहिनी स्टेटसला टाकू नकासा मुलाचा फोटो. नव्हा मुलाचा फोटो व्हिडिओला टाकू नक का हा स्टेटसला टाकू नका मुल हादरलंय बघा. मुलं हादरलंय त्याला दात याय लागल्यात. आणि कुठल्या पण कार्यक्रमाला त्याचा फोटोशूट करून टाकत जाऊ नकासा. आता परत टाकू ना कस तस स्टेटसला.
माझी मम्मी माझी बहिण सगळी मला रागवायलात.
मग होयच की तुम्हाने परवा दाखवत केली ती वहिणी मी दिदीच्या लग्नाच्या वेळेला. मुलाचा फोटो अजिबात स्टेटसला टाकायच नाहीत म्हणून परत तुम्ही टा
होय आमची तायडी सांग की?
हा
ते पण रागवाल्या नव्ह सारखं.
कोण राणी मामी? होय टाकायचं नाही तो लहान बाळ हयात नजर होत्या. एकेकांच्या नजर चांगल्या असतात एांची नजर चांगली नसते आणि आपल्याला सगळी ऍड असत. सगळेजण बघतात ते. मग. हम्मं काय करालायसा? झालं जेवन? शीस्तता जेव्हा.
हम्मं -हम्म. ती पण काय आहे रागावर ते सगळेण रागाववर फोटो ठेवत जाऊ नको नटवत जाऊ नको. पोरग खराब व्हायला म्हणाल तिथे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.